हॅलो. हॅलो. आवाज येत.
हो हो आ येतोय बोला. बोला मॅडम कशा आहात. हो मी पण बरी आहे, काय चाललू आहे अजून?
काही नाही आता जरा मला एक एक नवीन गोष्टी शिकायची आवड आहे जरा म्हणून
अरे वा! हा हा अरे वा! चांगलं आहे ना आपला वेळ पण जातो त्याच्यामुळे आणि एक काहीतरी स्वतः बनवलेला आनंद हा पण मिळत
हो तो वेगळाच असतो आनंद स्वतः बनवलेल्या वस्तूंचा. ह तुम्हाला कसली आवड आहे?
मी ते माझ छंद म्हणजे ग गार्डनिंग वगैरे आहे, नंतर रांगोळ्या वगैरे मी बनवते मॅटच्या वगैरे. हां हां आत्यायेत. तुम्ही काय करतात?
मला ही गार्डनिंगची आवड आहे. पण आमच्या इथे काही तशी जागा नाही ना. चार कुंड्या ठेवायच्या आपल्या. हे करून ह ह त्याच्यावर समाधान मानायच.
हो गच्चतली बाग असं म्हणून आप पण करू शकतो. आता कस झाल ना सोसायटी मध्ये पण ते पाणी नको सांडायला पाहिजे. किंवा कुंड्यांचं ते असं बरंच खूप गोष्टी म्हणजे आता हे अ केलेला गेलाय सोसायटी वाले ऑब्जेक्ट नंतर हो नियम करतात.
हो आणि होत काय काही जण त्याच्या विरोधात असतात, मग ते लोक मु मुद्दामून हे करत राहतात, त्यांना काढायला सांगा, हे करा ते अस झाल तर, ते तस
हो पण खर हा पण त्याच्याशिवाय पण चांगलं नाही वाटत. ना म्हणजे असं हिरवळ असली थोडी आपल्याला पण म्हणजे डोळ्यांना सुख मिळते, ते असं बघितलं आपले एखादी छान कुंडी किंवा झाड फुलं असली. कि
आहों तो आनंद वेगळाच असतो. तो त्याला आलेली छोटी-शिका होई ना फु
हो छोटी एक छोट जायचं फुल जरी कळी जरी आली. तरी खूप आनंद आणि ते आपल्या स्वतःच घरातलं देवाला चढवणं म्हणजे
सुंदर खरंय खरंय खूप आनंद असतो त्याच्यात एक वेगळांच समाधान असत अ आता म अबोल अबोली वगैरे लावली आहे म त्याला आता भरून ह्या सीझन ला फुलं ये तात ना अबोलीला आणि हे तर नाही त असं भरलेलं लाल लाल आहे. ते किती खूप
की खूप सुंदर आणि त्याच्यात पण खूप सारे प्रकार आहेत. ना
हो हो हो आबोलीमध्ये पण आहे हल्ली पिवळी अबोली पण आली आहे पिवळी अबोली हिरवी असते हा हिरवी अबोली असते ती आहे लाल त्या लालमध्येध्ये सुद्धा छोटी मोठी अशी पण येतात ना ह आणि ते गोव्या वगैरे साईड ला रतन जबोली म्हणून एक असते अशी अर्धवट फुललेलीच असते ती असतेच तशी आणि रंग एकदम छान असतो, त्याचा हा पण ती नाहीये म्हणजे माझ्याकडे मी आपलं पण बघितली आहे
हा नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणचं एक वैशिष्ट्य असतं ना आता आपल्याकडे जे भारतात गुलाब म्हणजे महाराष्ट्राकडे इकडचे जे गुलाब वगैरे असतात, ते एकदम छोटे किंवा साधे अस तात मागे मी हिमाचल प्रदेशमध्ये बघितले अगदी मोठ टंम असे एकदम मोठे मोठे हातभर असे गुलाबाची फुलं आणि वेलीच्या वेली ई इतके सुंदर आणि अप्रतिम कलर मध्ये पण खूप एवढी सुंदर सु सुंदर रंग संगती आणि तिकडच्या वातावरणात आपल्या इकडे नाही होत. ते
नाही नाही तिथे थंड वातावरण
थंड वातावरण त्याच्यामुळे
हा. हा त्याच्यामुळे आपल्या इथे गरम होत असतं नुसतं आता बघा ना पाऊस नाही तर किती विचित्र गरम होतय.
तेच ना सगळे वाट बघता अगदी आणि तिकडे ते तुम्ही कुठे मुंबई मुंबईकडे तर अजून जास्त
ह ह ह हा मुंबई बोलू नको हा जाग हा
काही नाही तस पण एक वेगवेगळ्या ठिका आणिणी वा
हो हो हो बरोबर आहे नाही खरच असतं पण या दिवसात जरा पार पाऊस पडायच्या अगोदरच जे गरम असतं ना ते विचित्र विचित्र गरम होत असत म्हणजे काहीही आपण किती पंखा लावा. काय लावा तरी ते घाम गळत असतो नूसता म्हणजे
हो दमट वातावरण असल्यामुळे आणि आणि काय काय लावलंय तुम्ही मग
आम्ही हा मी आपलं एक काय छोट्या छोट्या हे अ कडीपत्त्याच एक छोट रोप लावलाय. तो तर आपल्याला लागतोच ना विचला पण तेवढं मोठं नाही झालंय ते जास्वंद लावले. पिवळी आहे असं पिवळा फुल येतं आणि सिंगल पाकळी आणि त्या च्या मध्ये आस लाल
लाल लाल चूटूक एकदम असे छान खूप सुंदर दिसते ते फुल पण हो, हो, हो तुऱ्याला पण लाल असत ना ते? वर पिवळे तात तुरे आणि लाल लाल डॉट
मधला भाग जो असतो ना देठाच्या म्हणजे असा इथला त्या फुलाचा फुल्यावर हा ते ती ते लाल असत आणि बाकीच्या पाकळ्या पिव पिवळ्या आसं हा छान दिसत ते पण
होय ना निसर्ग पण काय कलर कल आस किती सुंदर प्रत्येक फुलाला वे वेगळं असं एक हे असत
वडीच अळू लावलंय, ते एक मला पण ते अजून नीट वाढलं नाही कुंडीत म्हणून की काय माहित नाही
अच्छा हा त्याला थोडी पाण थळ म्हणजे पाणीच जास्त जागा लागते ना?
हो नंतर चहाची पात लावलेय ती लागतेच ना आपल्याला काय चहा हे करायला तर पान तेच्यात घालायला म्हणजे ते मला आवड खूप पण ते जागा नाही ना आणि तसं तेवढं हे मिळत ना वेळ पण मिळायला हवा असंही होतं ना?
आता हे तसच आता कसं फ्लॅट सिस्टम झाली त्याच्यामुळे थोडं जागा पण कमी
हो खरंय खरंय तेच हो तुम्ही काय लावलंय?
माझ्याकडे पण गवती चहा वगैरे आहे, कोरफड आहे. जास्वंदी हे, गुलाब आहे माझे पण भरपूर रात तराणी आहे मोगरा आहे.
अरे वा वा, खूप सुंदर खूप सुंदर अ हो नक्की नक्की म तुमची अशी बैठी घर आहेत का?
नाही मी पण फ्लॅटमध्येच राहते, पण थोडं बाल्कनी मला-मला ते आवड असल्यामुळे थोडी मोठी बघूनच मी म्हणजे, अस फ्लॅट घेतलाय. की म्हणजे जिथे मला. असं छान बघायला. सकाळी उठलं का. असं मला मी आधी त्यांचं दर्शन घेते. ते उठल्यावर छान वाटत. हिरवे-हिरवें सगळं असं.
खरंय ते खरंय हा सकाळी-सकाळी दर्शन घेत ते बघितलं की असं प्रसन्न वाटतं.
हो आणि आपल्या झाडाला आलेली फुलं देवाला. पूजेला देताना खूप छान वाटत, चला एक तरी फुल आहे. आज रोज बघते मी, गोकर्णी वगैरे लावलीय मी गो करणी आहे. पांढरी, जांभळी करणी हे.
अरे वा वा! छान छान! मस्त.
जास्त जागा नसली तर, हा.
नाही माझ्याकडे होती. करणी मध्य लावली होती पण ते गेलं. तो वेल
हो, बिया असतील ना वाळलेला ते लावून द्यायचं. आणि की भरमसाठ वाढते ना. झमजा वरती वर कु तिला तिला हे जय जागाच म हे होते कमी पडून जाते. तेव्हा तेव्हा बाहेर निघायला करते वर. वर जायला.
वर जाते नाही तर बाहेर आजूबाजूच्या झाडांवर ते पसर
हो खूप म्हणजे लवकर वाढ होते तिची म गोकरर्ण्याची पटकरन.
खरंय खरंय ह आणि ना सो पा. पालकाचा प्रकार आहे सिलोनी पालक म्हणतात. म्हणे त्याला, हा. तसं ते एक लावलंय मी एकानी दिलंय म ते पालेभाजी वगैरे केली की त्याच्यात त्याची पानं घा घाल
अच्छा मे अ वापरत आहे म्हणजे ते.
हा हो. सिलोनी पालक म्हणतात. त्याला त्या असं मला दि दिले त्यांनी सांगितलं. मी फोटो पाठ विन तुम्हाला तुमच्या हच्यावर कधी ह हं.
घरातल्या घरात काहीतरी हव. लावलेलं म्हणजे छान वाटत गवतीचाय, जेवढं म्हणजे आयुर्वेदिक पण आपल्याला कामात येतात, ना मग तुळस वगैरे.
तुळस माझ्याकडे राहत नाही का काय माहित. नाही काय झालंय ते. काय माहिती रोप कितीदा मी लावल्यात.
मोठी थोडी मोठी आहे अशी कुंडी. त्याच्यामुळे.
हा ते आता आणायला लागेल की तुळशीच रोप म्हणजे असं. होय कारण एकही नाही माझ्याकडे. काय थोडे दिवस राहते, आणि नंतर असं का होत तेच कळत नाही म्हणजे.
हम्मम्. हो तुळस तर हवी घरामध्ये रोज एक दिवा किंवा अरबत्ती जरी लावली. तरी पूर्व पशचिम. पश्चिम दिशेला ठेवून द्याची.
हम्म पण ती राहतच नाही काय. झालेय रोप तुळशी
एक पक्षी वगैरे येतात का तिकडे, कारण ते पण असे तोडतात, चिमण्या वगैरे पण तोडतात, कवळी-कवळी पान. त्याच्यामुळे पण वाढ होत नाही बऱ्याचदा.
हो का? असं होतं का? हा. मी तोडताना नाही बघित तल त्यांना, पण येतात, पक्षी येतात, झाडं आहे म्हटल्यावर जरा पक्षी पक्ष्यांचा वावर असतो.
तेवढंच बरं वाटतं ना चिव चिव ते आता तर कमीच झाले दिस दिसतच नाही अगदी चिमण्या, कावळ्यात कावळे वगैरे हम्म
असतात न ती घ घान होतय आणि वाटत पण कबुतरांचं फार झालंय.
हो कबुतर आणि त्य- त्याच्यामुळे ते किडे पण येतात ना ते पण- बरेच त्यात अंडी वगैरे घालून देतात घाण खूप करतात, वास वगैरेे येतो.
हो एकदा अंडी घातली की आपल्याला सुद्धा जरा वाईट वाटतं काढून त्यांना हे करायला असं होतं. पण मग ते आधीच हली मी जरा हेच करते म्हटलं आता थोडस आपणही नीष्ट दूरच रच व्हायचं जरा त्यांना हे नाही कारण कबुतराच हे- अरे धूत घाण असत बबा ते,
ते त्रासदायक आरोग्याला पण त्रासदायक आहे ते पंख वगैरे ते घाण खूप आणतात ते आमच्याकडे हिकडे ना सकाळ संध्याकाळ खूप छान असे पोपट्यांचे थवे जातात. म्हणजे इथे बसलेलेच अस तात तारेवर वगैरे हो सकाळ संध्याकाळ असतात पोपेट व कावळे त काय दिसत नाही पण पोपट आहेत.
अ आमच्या इकडे पोपट नाही दिसले एवढे हेे येतात कावळे वगैरे येतात चिमण्या थोड्या किंवा ते एक ते दुसरे पक्षी अस तात ना असं पंख छोटेसेच असतात. चिमणीसारखे पण ते मागे असं पं खांचा पिसारा अस तो असं त्याला काय म्हणतात लक्षात नाही. तसे पण ते पक्षी समोर दिस तात वगैरे छान वाटतं आवाज. खारू खारू
खारू झाड पाहिजे झाड. चागंली हं, असं वाटत ना गावाकडे जावं आणि मस्त असं, छान असं, छान आपली बनवावी आणि राहावं त्याच्यामध्ये, पण ते पण आता शक्य नाही झा
हो अं हो खरं हाय. खरंय आता रेट्स पण एवढे झालेत, सगळे जमिनीचे आणि ह्याचे ते शक्य नाही, म्हणून मी नेहमी मी नेहमी तेच म्हणते, की म्हण म्हणजे आम्हाला गाव आहे, पण अं असून नसल्या सारखं
हो आता शहरामध्ये कसे झाले ते छोटे छोटे घरटे बोलायचे, लांबून बघितलं ना छोटे घरटे दिसतात, ते फ्लॅट म्हणजे.
हो ना खूप केवढे ते टॉवर्स आणि केवढया त्या हे आणि त्याच्यात एवढे हो खरंच छोटी झाली हाय, तू काय रूम्स हायत आता नवीन अं घरात त्याच्यात बघायला गेल ना, आता माझ्या मुलीला घ्याय ते घर ती बघ तीयं बापरे ति विचार केलं की ते एवढ्या एवढ्याशा खोल्या आणि किमती तर अफाट झाल्याक नुसत्या घरांच्या हा यं खूपच झाल्यात. हं अं.
पण आता ते पण आवश्यक हाय ना आवश्यक हाय राहण्यासाठी अं जीवनासाठी आवश्यकच आहे, कुठे ना कुठे तर आपलं त्याच्यासाठीच चाललंय सगळं प्रत्येक
आहेच आपल्या शेवटी आपण म्हणतो खर पण शेवटी सगळ्याच गोष्टी आपल्याला लागतात आणि हव्यात.
हो माणसाचं असं कुठेही समाधानी नसतो, माणूस मिळाला तरी नाही मिळाला तरी म्हणजे काहीतरी राहतचं अपूर्ण कुठल्या
हो ते तर आहे एक झालं कि दुसर दुस
तेच हो तेच ना आधी पायी जायचे, आता सायकल सायकल नाही, गाडी पाहिजे म चार चाकी पाजे मं अजून काय पाहिजे, गाड्यांची संख्या पण एवढ ह एकही घर असं नाही की त्यांच्या घरास घरासमोर गाडी उभी
ह खरेय खरंय हल्ली ते आवश्यक ते पण आवश्यक गोष्ट झाल्यासारखी झालेली आहे असं आहे हे करून हां हो
चाले बस ठीक आहे झालं वाटत आपलं बा
दोन मिनट आहेत बारा